हो हो, येतो येतोय नमस्कार! बोला ना.
हो हो, नमस्कार नमस्कार! काय चालल कशा आहात तुम्ही?
मस्त! मजेत एकदम आराम सुरू आहे. फावला वेळ आहे म्हटलं, जरा गप्पा मारून घेऊया.
अच्छा अच्छा! म्हटलं दुपारी वगैरे आरामच करता का?
हॅलो!
आज देवू मग दुपारी थोडा वेळ तरी स्वतःसाठी अ- आराम करते म्हणजे, स्वतःच्या तब्येतीचा विचार करता थोडासा एक तासभर तरी आराम
अ विषाय
हो हो हो, विषयाने विषय निघाला म्हणून सांगते तुम्हाला म्हणजे काही बायका असतं बघा का काही छंद असतात, त्यांना ते छोटे मोठे छंद जोपसतात हो, म्हणून मग म्हणून पण म्हणजे मी प्रश्न वगैरे काही नत्र म्हणजे छोटे मोठे मुलं छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवड असते, काहीतरी छंद पाहिजे नाही काही तरी. हो, असं म्हणजे बघा छोटे मुलं अस तर चित्र वगैरे करणार काही खेळ खेळ खेळांचे छंद असत काही ना. बघा आता आमच्याकडे मुलंना बऱ्यापैकी किल्ले वगैरे बनवता अस छोटे मोठे असं चित्र वगैरे काढणार, परत बरचं म्हणजे, असं आणि मोठ्या मोठ्यांचं बोलायचं म्हटलं तर बायका कसं असत बघा कोणाला मेंदीचा, कोणाला पार्लरचा म्हणजे असं वेगवेगळे छंदांच जोप चालू असत काहीचे गट असे म्हणजे, गटपणे छोटे मोठे ग्र उद्योग असे बरेचसे छन्द असतात काहींना
बरोबर ब हो- तुम्हाला कसली आवड आहे?
मला का? मी- शिवण काम. सोशल मी सध्या ते चाललंय. बऱ्या पैकी रील्स बनवण.
बरोबर. तुमच -तुमचा आवाज- कट होतोय खूप मध्येे मध्ये.
आता?
हा हा. आता येतोय.
म असेे छोटे मोठे बरेचसे छंद असतात ना? अ मला शिवणकाम करायला आवड ते. आणि त्यानंतर सोशल मीडियावर बराच वेळ जातो माझा व्हिडिओज- बनवन, रील्स बन तसं बनवन- वगैरे असे छोटे मोठे छंद जोपासत असते मी. अस-
अच्छा अच्छा. मला विचाराल तर- मला खाद्यपदार्थ बनवण्याचा- फार- फार आवड आहे मला, अतिशय आवड आहे. अ दररोज काहीतरी नवीन असतच ठरलेलं. त्याही मध्ये असं केक- केक बनवणं वेगवेगळ्या डिझाईन चे. म्हणजे मी केकच्या ऑर्डर- सुध्दा घेते, छंदच असा नाही बिझनेस पण आहे तो माझा, हा तर बर्थ डे - हा बर्थ डे पार्टी साठी वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवणं, -
बघा ना आपल्यालाही छंद होतो कसला तरी आणि तोच आपला- बघा ना का
हो. म्हणजे असं छान वेगवेगळ्या आकाराचे केक बनवायचे. वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या- फ्लेवरचे, कोणाची डिमांड असते चॉकलेट केक हवाय, कोणाला- आईस्क्रीम फालूदा हवा असतो, कोणाला रोझ हवा असतो. कोणाला व्हॅनिला हवा असो, कोणाला रसमलाई असे खूप सारे अ- हा खूप सारे प्रकार वापरून, - वेगवेगळ्या डिझाईन मुलांच्या जशा इच्छा असतात. त्यांची जशी मागणी असते- त्यानुसार मग- कोणाला कारचा केक हवा असतो, तर कोणाला स्टेडियम हव असतं. ह ह. त कोणाला जोकर हवाय, कोणाला कार्टुन, मग त्या हिशोबाने डोक्या मध्ये सगळी कलाकृती तयार करायची, कसं बनवायचं काय? थोडसं मोबाईलची मदत घ्यायची कि काय मीडिया- सोशल मीडियावर काही डिझाईनस वगैरे बघायच्या त्या हिशोबाने मग- त्याच्यामध्ये हा. एका केकमध्ये आरामात पाच सहा तास असं- स्वःला निघून जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर कसे भराय चे त्या मुलाला ते आवडलं कस जाईल? म्हणजे आपला छंद तर होतोच-
हो हो.
आपल्या मेंदूमध्ये जे काही कल्पना तयार होतात. हा. त्या- समोरच्याला अनुसरुण कशा उ उतरवल्या जातील त्याच्या इच्छेप्रमाणे, हे मला फार आवडतं.
आवाज कट होतोय हं तुमचा.
हा म मी मला पण तुमचा मध्ये मध्ये आवाज कट होतो. आता येतोय का? हा बोला ना. मला तुमचा आवाज ये होय, हॅलो! मला ये येतोय तुमचा आवाज बोला ना, हॅलो! हा, हॅलो! बोला ना. हॅलो! मला येतोय तुमचा आवाज ताई.
हॅलो! बोला ना, मला येतोय तुमचा आवाज हॅलो! हॅलो! हॅलो!
छान! टॉपिक घेतला होता ना, आपण छंद विषय वगैरे असं म्हणजे छंद म्हणजे रोज घेऊ आता फ्लॅट मध्ये महिला असतात त्यांना बऱ्यापैकी दुपारची काम नसतात, म ते बऱ्यापैकी काही गोष्टींची छंद जोपासू शकता नाही का?
बरोबर बरोबर अगदी बरोबर कोणी शिवण काम करू शकत. कोणी विणकाम करू शकत, लोकरीच वेगवेगळ्या वस्तू तयार
रोजगार पण निर्मिती तयार करतो? लहानपणापासून आपल्याला तीच सवय लागली असते, काहीतरी अच्छा! म्हणजे आपण म्हणतो ना, कि मन अ आपलं मन शांत बसू शकत नाही. काही असो त्याच्यामुळे काही ना काही काही ना काही करतच असतो आपण नाही का?
अगदी बरोबर मला अजून एक गोष्टीची आवड आहे जे लग्नामध्ये ते रुखवत अ रुखवत बनवल जात हा लग्नामध्ये लग्नामध्ये जे रुखवत केलं जात, मुलीकडे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करणं
हे जातात बघा कस म्हणजे विणकाम म्हणा कहीना बांधकाम म्हणा तो एक छंदच आहे. मध्ये येत ते नाही का, काहींना कॅम्पुटर चालवायला आवडतं काहींना सायकलच सायकल चालवायला आवडती, अ छोटे छोटे मुले असतात बघा त्यांना जर खेळणे घेतले, तर ते खेळणे खोलून आणि परत बसवणार त्याच्यामध्ये काय म्हणजे, काही छंद छंदांमधून कस एक अभ्यास करण्याचा ची रूती झाली नाही का ती?
बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर.
काही अभ्यास करत राहणे म्हणजे, शिकत राहणे त्याच्यातूनच आपण आपली प्रगती होती, छंद एक प्रगतीचा मार्गच बनलाय नाही का?
नक्की नक्कीच त्या छंदातून स्वतःचा फायदा ही होतो. चार पैसेही कमावता येतात. आणि आपली आवडही पूर्ण होत
हो हो हो, आणि छोटे मोठे छंदमधून बघा छोटे छोटे गृह उद्योग निर्माण झाले, बायकांनी बरेचसे जे
काम केलेत त्याच्यातूनही काही छंद निर्माण झालेत.
अगदी बरोबर मला लोकरीच्या वस्तू बनवायला पण खूप आवडत. वेगवेगळ्या लोकरीचे रुमाल, तोरण दारावरचे
सकाळपासून एक शेड्यूल असतं, त्या शेड्यूल मध्येह एक छोट मोठ कुठही काम केलं, तर मनालाही कसं बरं वाटत नाही का? आपण हे केल आपण आज ते केल, तस तुम्हाला कस काही पदार्थ बनव छंद मग तुम्ही कस केक बनवता त्याचा बिझनेसही होतो, हळूहळू आणि त्याच्यातून कुठल्या काही गोष्टींची हे पण होतात, नाही का?
हो, अजून काय छंद जोपासतात?
हो हो. आणि बघा मग त्यानुसार त्यानुसार आपण बघा ना मग हो हो हो, काही कुठलेही छंद आ जोपासले नाही का? बघा एक आमच्याकडे बघा महिला पचत गट बनवले, त्याच्यामध्ये लोणचे पापड बनवलं अ कुरडया, शेवया हे जे पदार्थ असतात, पापड वगैरे पापड्या वगैरे तांदळाचे पापड्या बनवून नागणीचे पापड डे बनवणं वगैरे बायका अशा छंद अजूनच शिकल्या. आणि हळूहळू त्यांनी एक छान बचत गट तयार केला आणि, महिलांना रोजगारही निर्माण झाला त्याच्यामधून. महिला सक्षमीकरण जे म्ह म्हणतो, म्हणजे त्याची निर्मिती एका छोट्या छोट्या छंदानपासून त म्हणजे निर्माण झाली नाही का? हो. बायका कस अस बघा ब. जे जिथे गेल्या की हे करायचं ते करायच, त्याच्यापेक्षा छोटे मोठे छंद अन छोटे मोठे काम रोजगार मिळालं तर ते कधी पण छान नाही का?
हो ना. स्वतः आपण ह्या रोजगारापेक्षा असा एखादा
आणि बघा ना, याच्यामध्ये कसं म्हणाल तर अ -काई गोष्टींच बघा, हो हो हो. आणि काही गोष्टींचं बघा ना मग, अ असं काही ना असत बघा छान बनवन अ अ -शेती वगैरे असेल तर शेतीमध्ये, काहीतरी फुलां चे झाड लावण, आणि फुलं. फळांचे झाड लावणं म्हणजे असं बरेच छंदांचे प्रकार झाले नाही का आपण बरेचसे अ- पण काही छंद असू शकतो. कोणाला कशाचा छंद असू शकतो नाही का. हो आणि त्याला ऑप्शन म्हटलं गेलं की छंद, कधी कधी काही गोष्टी अशा ही कराव लागतात की आवड नसली तरी आपला तो छंद होऊन जातो. जस की एक गृहिणी झाली, तिला स्वयंपाक करायला आवडतोच असं नाही ना मग तिजा एक छंद होऊन जातो ना तिचा तो, हो. हो आणि कस बघा मग. त्या छंदांमधूनच आपली छोटी मोटी छोटी मो टी आवड निर्माण होत असते. हो हो हो. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण मोठ्या गोष्टींकडे हळूहळू हळूहळू जात असतो नई का? हम्म अच्छा अच्छा.